काय करू नका, झोपला का?
हो, तू झोपली का?
हा हो, मी जागीच आहे, झोपली असती तर अशी बोलली असती का? चबर्या सुरच्या आता कोणाचा येऊन राहिला रे फोन?
कोणाचा आहे काय माहीत? कॉल आणि मेसेजमध्ये माहिती नाही
हू हू, वाजला ना रे, मला असं वाटलं की कॉल आला. हम्म! काही नको करू तू माया अ गुजरातीत बोलू नको, मराठीत बोल. हा गुजरात तीत बोलू नको मराठी भाषा चूज केली ना मराठीत बोलायचं.
ह मराठीत बोलायच ते एप्लिकेशन वाले दिमाखवाले ये ते देऊन देव पैसे
हाव गुजराती आणि मराठीवाले त्यांन हा आपण स्टेट गुजरात टाकले म्हणून त्यांनी माहित ते गुजराती मराठी सर्व मिक्स अशीन खिचडी खिचडी खिचडी
म हाय खिचडी
अहं ती पूजा मावशी चांगली बोलत होती. ते भा तिथं पोरगात काय झालं तो टेंमलात आला तिजी सा आजसासू काय बोलली काय माहिती म्हटलं बोल बोल तरी सहा साडे सहा सेकंद बोलली तरी ती दोन तीन मिनिटं अजून बाकी होते त तिनं कट करून टाकला.
तीन सो ना कायतरी सेकंड झालेत ते त्यात छे सो सेकंड होईन तवा ह्यातले पाच छे मिनिटं झालती काय
म्हणजे म
चार मिनिट बाकी होते. माहित हाय मंग म तिनं कट केला तर मी काय करू मी तर बोलत होते तिच्या सोबत
पण या तिला माहित ना पड टास्क आता कट केल्यावर आता विचारेंन तिला समोर वाल्यांच हे होय.
तिले बोलली बी बोल बोल बोल हाऊदे मी ते बोलत नव्हती तरी मी बडबड करत होती. हिकडन तरी बी तिनं कट करून टाकला टिकून कॉल.
नाय आले पैसे ले तिलेच मागांयचे क दोन हजार दे चुपचाप चल
हा हा
हा तू या लि ते ली आले म्हणा माया पोराचे पैसे नी आले म्हणा तू दे चल
हा तू मांग जा तिले फोन करून मांग जा तू तिच्यासोबत दिईन ते तुले
नाय त का दे देवाच पडे
हा आता दिन न दे मी थोडी नाय म्हणून राहिली तुले दिन ना भांड जो तिच्यासोबत चांगला देईन मंग ती तुले अम्मं दोन हजार काय पाच हजार दिन
आणि तुम्ही तिले फोन लावला नी आज बुधवाराय आज गुरुवाराय
हो लावीन आता संध्याकाळी पाहू संध्याकाळपर्यंत नायत संध्याकाळी लावू शांत ती ठेव संध्याकाळी लावू तिले फोन आज
तू काय सांगिन काय तु फोन कर म आता तिला
तिले विचारीन हा आणि मी तीली म्हणीन काय केलंत धून मी लावीन न तिले फोन सांगेन तिले की तुन काय केलं लॅपटॉपच. काय झालं सु सुधरायचं होत तू म्हणे मी मंगळवारपर्यंत सांगिन मंगळवार बी गेला बुधवार बी गेला तुआ काय फोन आला नाही आमचे काम त्याच्या बगर रखडून राय रायतात. आम्हाला त आणायचाच हाय म काय कराय चं तुले, तू म्हणे की मग मी फोन करीन पैसे टाकीन. तर ना तुझ फोन आला ना काही मग आता काय करणार आहे.
हम्म तर कायच तसही पैसे तर घ्यायचेच.
पैसे तर देईन ते बोलली तर खरी दस हजार रुपये देईन म्हणून मग आता पाहू संध्याकाळी तुझ्या ट्युशन होऊन आल्यावर लावून पाहू पण पप्पा गेले की
अ ट्यूशन चार वाजताच चार ते पाच बाप बापरे
हा तर तू इंग्लिश
फक्क माहिती आहे पाहिलं पण
इंग्लिश इंग्लिश हा म माहितय फक्त माहित आहेय. शिकायला तू जात जाय ट्युशनले तू जात जाय सर्व तू करत जा आणि बाहेर मी जात जाय
काय असतं.
तू कशाला हाय शाळेत कशाला जातो फिरायसाठी कि डब्बा खायसाठी
डबा खायाच
मग आज बी डबा खाल्ला कि नाही मग?
खाल्ला आता खाल्ला
हम्म काढला नाही धुवायला तू कोण धुणार आहे तुमचे पप्पा कि तु
बष्ट आळ म
चार मिनिटं झाल्या अजून बेटा अजून सहा मिनिटं बात करणे आहे आपल्याला सहा मिनिटं हम्म
अ
झोप येऊन नलीिज वाात कर ल तारा टास्क कम्प्लीट कर दे प उमजे त हम्म अंशू काय करेन अंशूले काय बोलायला लावतं अंशू काय बोलणार आहे. काही नको घेऊ अनशु हातुरे फोन जुनन म्हणे गप गप मम्मी श गप बग बग कर काही पण बोलू मम्मी सोबत बोल काही पण एसीची हवा आहे ते नाही काही नको जाऊ रे अंशू तसा झोपू देते का तुला माही जागा माही जागा करते. गरज पडली तर कसा म्हणते की अंशू ये अंशू पहिले ऊठ आणि गोळ्या घे बरं तु ऊठ आण लवकर त्या गोड्या अर्ध्या अर्ध्या करून घेऊ लवकर उठ लवकर
होटय हो
काल शाळेत जायचंच आहे तुले हा मी तेच म्हटलं त्याला काल शाळेत जायचं त्याने म्ह अरे आज बी तो म्हणे पण त्याला पाठवलं असे श्लोकगन मग त्यांचा फोन केला असेल. काय म्हणे मी हॅड अप करीन हॅड अप काय काय म्हणते तो का आम्ही ते हँड अप करीन की हॅड हे करीन आणि झोपून हे करून हे कर म्हटलं मग काय तुला झोपायला शाळेत पाठवून राहिली मी हॅड शट डाऊन करीश हॅन्ड काय म्हणतात रे अनशु हॅड शट डान हॅड अप करीन मग नंतर कट झाला का रे कॉल?
नाही कलवट कटवट नाही झाला का नाही झाला
कट झाला का कॉल.
नाही नाही नाही जाला.
हम्म मी ते म्हटल की तो म्हणते की हे हॅडअप्स करीन आणि मग बसीन. म्हणजे मग तो बेंचेस वर जाऊन झोपून येईन. झोपायसाठी आपण त्याला शाळेत पाठवून राहिलो. माहे मित्रांले सांगून देईन म्हणे, काय आहे आणि काय नाही. सांग
ले
मोबाईल पाहिले चांगल म्हणजे अस झोपून राहिला तर चांगल वाटत त्याले. उठून बसल की चांगल नाही लागत त्याले.
मग कालच सांगात होते चल चल चल तर गेला नाही. आता आज शाळाची रजा पाळायची होती शण्याला.
म मी आता काल तू ले पप्प पना मी म्हटल त्याले तर नाही गेला तुन किती वेळेस म्हटल हे काल नाही म्हणे नाही. म्हण येतो दवाखान्यात. तुने जिलेबी आणून दे. ते खाल्ली. आणि मग आज सकाळी मी म्हटल ता हाव म्हणे दवाखान्यात जायच. मग ते पप्पांना घेऊन गेले विचाराने ते बी तुझे पप्पा बी नाही म हे म तुझ्या पप्पाला वाटल तो पडेल राहील मग तुझे पप्पा पप्पांना घेऊन गेले त्याले. तेच ना. तुही गाडी उन्हात होती पडेल. तीही गाडी मीन सावलीत ठेवली. तुला काही चिंता फिकर आहे त्या गाडीची.
जरा बी नाही.
चालवायची फक्त बस. घ्यायची वस्तू महागडी वस्तू घेऊन घेऊन बसायच फक्त बस.
हम्म आकडी वस्तू घे
मग मायबापाचे पैसे बर्बाद करायचे बस. हा तुले बाकी काही बुद्धी चालते का? ह मी गेली होती आता बटाके ते घ्याल तेव्हा पाहिल तर उन्हात पडेल ते गाडी. तर मी ना सावलीत ठेवली. तू भटकून आला तर तुला ते ठेवता नाही आली. हं तुला माहित नाही वाटत, बुद्धी नाही पोहोचत तेवढी.
नाही रे नाही. आपल्याला बुद् बुद्धी नाही पोहचत.
आणि ते खोक्यातले बुट घालले तर त्या खोक्यात तिथ वर ठेवला त्या खोक्यात बुटा आहे.
काय आहे अन त्याच्यात.
मग बुट आहे त्याच्यात. त्या खोका तिथ वर ठेवलाय तिथ पप्पाचा पर्स आहे. त्या पर्समध्येध्ये देवाचे फोटो आहे. हे आहे. ते आहे. आणि ते अ आणि त्याच्यावर ते थिएटर ठेवलत म्हण.
ए शीरा बनव ना यार.
हो आता काय याची ना ठेवला बाप अण शिरा जायरे बई मी नही बनवत शिरा फिरा. आता डोको मेंट करू नको बर तु माले.
नाही तु मजबूत सीरा बनवला.
नाही काही नाही मजबूत बनवत. काही चन्याच्या झाडार चढवू नको. मला काही येत नाही.
बनव ना यार.
हा काही येत नाही मले. आणि काही नाही. संध्याकाळी बनवून देईन मी तुले. आता नाही बनवत मी.
हा ना खाऊ मस्त. नाही तर चिक्की बनव.
नाही मी चिक्की फिक्की काही नाही बनवत. मा काम पडेल आहे. मले काम करू दे. काहीच नाही बनवत मी ना चिक्की बनव ना शिरा बनव ना काही बनव
बे यार आम्ही खाऊ चांगला ना लागेत
नाही मला काय चांगला नाही लागत भाजी-पोळी सार-भात
पोरग्यांना खाल्लं असं नाही लागत
नाही मी माया पोरांने जे खाऊ घालायचं ते करून खाऊ घातलं भाजी-पोळी खाऊ घातले शिरा फिरा नाही खायच अर्धी अर्धी आहे का रे लड्डू सर्व गोळे म अखि हा अजून काय म्हणते बुवा अजून ते वायरणे किती मिनिटं झाले पहा सहा सात मिनिटं झाली असतील
पावने नऊ मिनटं झाले
हा अजून एक दोन मिनिटच राहिले आता सेकंद ज घे अन झोप थोडासा नुसत हे कसा दिसून राहिलाय नुसता काळा काळा आणि ते केस आणि ते हे ते
शंभर दिसतोय का काडिया डाम
पागल सारखा
पागल सारखा
बुद्धी नाही तू तर त्याच्यापेक्षा लोंबद मासा आहे तु
पण पण मी बदमास आहे काळा थोडी नाही
हा तु लई गोरा आहे
हो
हम्म तेच म्हणलं तु लई गोरा आहे ट्युशन चार ते पाच एकच घंटा आहे कि दोन घंटे?
एक घंटा
हम् झाले मग तू ट्युशनून ये जा मग तुला शिरा करून खाऊ घाले
हा हा बाप्पा
आं
पाव
पाऊ तर मग झाले खाणार अशील तर करेन नशीन खानार तर मग
पाळणा जयना म्हणू
मग तूच तर म्हणतो पाहु पाहू तर मग पाहूच
हा पाईन तर पाहिज मग मी तेच सांगून राहिले तुले की तुला खायचं असला तर मग पाच वाजता बनवून देणार आता गॅस जवळ कोण गरमीच जात नाही किती गरम हो राहिला तावरला रसोडा मीन अजून साफ सुफ परत बसू काय? हम् हम एवढ्या गर्मीच त्ये पप्पा बन्यान बिन, टी शर्ट बी घालून झोपतय, त्या पप्पा नुसतं टी शर्ट काढा, काढा. तुझा 'पपा बी ऐकत नाही नी बघ.
नवी ट्रेनिंगली पाहिले का?
कोणती इटरनिंग?
आणि, स्लीपरची असं रूम सारखी देतात.
ह, हां.
कट कर फोन.
झाला का?
याला
आय बापरे! .